आता तिकडे इंधन सेवा कसं आहे, म्हणजे गॅस टाँकी तिकडे भेटत्यात? तर तुम्हाला सहजासहजी
हा, भेटते की.
हम, तुमचं गाव कसं आहे, म्हणजे स्वच्छ आहे असं कि कचरा वगैरे
हाय थोडंफार स्वच्छ पण, असं कचरा पण हाय एक एक ठिकाणी.
गावा मध्ये कोणती नदी वगैरे आहे की, असं पाणी कोणतं येत तुम्हाला?
दुधगंगा नदी आहे की.
पाणी त्याचचं येतं का?
हो.
का विहिरीचं वगैरे वापरता तुम्ही?
नाही नाही नदीचचं येत, बोरचं हा हायत की, गल्लीत आहे आमच्या.
हा हा, गाव कसं आहे म्हणजे आज? आजूबाजूला शेती आहे की, असं गल्ल्या गल्ल्या आहेत आणि मग दुसरीकडे कुठेतरी शेती आहे?
हा, गल्ली गल्ली हाय मग शेती हाय.
असं आहे का, मग सगळ्यांच्याच शेत्या असतील तिकडे?
हा, सगळ्यांचेच असत्यात.
मग, अजून काय म्हणता तुम्ही? तुम्ही लाकडं म्हणजे तुम्ही रोज गॅसवर जेवण करता की, चुलीवर पण जेवण करता?
नाही आता गॅस वरचं करतोय.
आणि चूल मग कशासाठी वापरता, फक्त पाण्यासाठी?
हा पाणी तापवायला.
पाणी तापायला मग ते लाकडावर कि असं कशावर पण म्हणजे शेणकुट म्हणजे, तुमच्या घरात गाई
हा, म्हैस आहे की.
म्हैस आहे का फक्त?
हा.
एकच आहे ती.
दोन आहेत.
हा मग, त्यांचं दुधावर चालत असेल. तुमचा महिन्याचा खर्च ना, म्हणजे दूध
पण दूध
का?
म्हणजे गाब होती ना, आता हेज
हा हा हा. मग एक असेलच की चालू, एक गाबणी असेल ना.
एक बारकाय अजून ते म्हणजे गेलं नई, गाब गेलं नई. मी ठिऊ काय तुम्हा नाता करू काय मी ठिऊन?
हा म मी करते तुम्हाला एक, मग तुम्ही कराल हा. डायरेक्ट तीन मला, हा. मग ती जी गाबणी हाय म्हस तुमची, तिला काय झालं? रेडी झाली, की रेडा झाला?
अ रेडा.
रेडा झाला आणि मग ते दुसरं आहे ती रेडी आहे का?
हा ती रेडी आहे की.
मग दूध तुम्ही स्वतः घालायला जाता की, दूध घेणारा माणूस येतो कोणी गावामध्ये?
आ आम्ही स्वतः घालाय जातय डेअरीला.
कुटे लांब आहे डेअरी
नाही इथच आहे घराजवळच आहे
घराच जवळच आहे मग असं किती लिटर देते ते दूध
चार लिटर देेते की तीन चार लिटर
तीन चार लिटर देते कसं लिटर घेतात मग ते ते
ते काय कमीच घेतात डेअरीतली
तरी किती
तरी छ छप्पन वगैरे घेतात वाटत
हा का
हा
आणि अशी आपण दुकानातून पिशवी घेतो ती आपण किती रुपयेला आहे लिटर साठ रुपये
ती सत्तर आहे वाढत काय साठ आहे का म्ह आम्ही कधी आणत नाही ना दुकानात
आता तुमच्या घरातच आहे ना आम्ही पण गावी आणत नाही आमची पण गावी म्हस आहे ना
हा हा
काय म्हणता मग आणि आणि काही शेळीपालन वगैरे तिथे नाही का कोंबड्या वगैरे नाहीत का
कोंबडी आहेत खरं ते तिकडं आहेत आमच्या इकडं आम्ही इकड काय नाही लिंगायत ना आम्ही इकड काय नाही
हा म्हणजे तुम्ही सांभाळत नाही का
हा आमच्यात असलं काय नाही
म्हणजे जी खाणारी लोक आहेत ती सांभाळतात
हा
हा मग हे म्हस तुम्ही चारायला कुठे न यता की घरातच चारता अता
हा घरात चारा आणत्यात
होय चालतयं मी अजून एक कॉल करते तुम्हाला
हा